हॅलो?
त्याला काय लिमिट नाही काय, एकाला किती पण कॉल कराल्यात?
नाही, पाचच की.
आ. हेच टास्क सबमिट झाल्यावर कधी काय, काय दिसतय ह्यच्यात?
आवाज ये ना, बारीक याला आवाज.
तुझं काहीतरी सा
कधी?
कारण तुझा आता जे कॉलवरती दाखवते की नाही, किती कंप्लीट झाली ते दाखवतय बघ तिथंच.
नाही, तिथं असं कसं दाखवाले माहितय, आता पाच कंप्लीट झालय, आता परत पाचच दिसा लागलय.
अ तस तिथं दाखवत, तिथ नाही, पूर्ण बॅक मारलास की नाही समोरच दाखवतय कित
हा, हा.
आणि ते सोडलं तर आणि तुझ किती काय कॉल झालेत, चेक झाले की नाही, ते की नाही ते थ्री डॉट्स मधे
हा, हा.
आता तिथल तुम्ही
कंप्लीट कधी झालेल, सगळं कळतय सांग मला?
आवाज एना, आवाज एना. ए आवाज एना तुझा.
आता आला?
हां.
किती आउट ऑफ किती झाले ते दाखवतय की, मेन ओपन. केलास. एप ओपन केल्या जी स्क्रिन ओपन होत्या ना
हां.
ह तिथं किती आउट ऑफ किती झालेत ते दाखवतय.
सगळं सबमिट केल्यानंतर ना पेमेंट मिळतय काय?
अस काय नाही जस तुझं काल चेक होईल तस भेटतय, जरा आणि चेक वायला थोडा
थांब भाऊ एक मिनट थांब, चालू आसुदे थांब, आता
नाही म
एक मिनिट एक मिनिट एक मिट नाही कॉल चालू असताना दिसत नाही.
हा बाईक नाही जात नंतरच सांगते की तुला. तू डायरेक्ट ऍप ओपन केलं केलास? तरी अँप ओपन केल्या केल्या स्क्रीन असत की नाही त्याचा तिथं ती पहिला अ पहिला नेम असत ना ते ऑप्शन असतोय पेमेंटचा जेव्हा तुझ्या तिथं की नी पेमेंट आले असं दाखवतय ना, त्यावेळेस तिथं मग तुला तुझ्या डिटेल्स भरायला ऑप्शन एनेबल होतय यु पी आय डी. किंवा बँक डिटेल्स भरा पैकी काय पण देेऊ शकतोस.
हम् कुठलं दिलेलं चांगलं यु पी आय का बँक?
दोन्ही पण चालते सेफ आहे. तुझ जे ऑनलाईन वापरतोस तेच दे.
काय मागायचं काय नाही मागावं ते सी एस बीआय बण पडलाय एस बी आय मध्ये थोड पैसे आहेत त्याला के वाय सी करायला लय काय काय प्रोसेस आहे मग ते केलंच नाय नाही अजून.
हम्म ऑनलाईन काय ते वापर.
ते नाही अ परवा पाठवायचं राहिलं. काय खायला तेनी आणलं का घरात?
नाय ना खायला काय परवा लगेच आणलं अरे हाय की कायतर कायतर आ देतेच की बघा. नाय खात. वडा परवा वडा आणलेलो मागालती दोनदा वडा झाला.
हा ह
नाय खात. उगाच का मागवतेस. परवा नॉन व्हेज खाल्ल मी.
इथं पण असतय नॉनव्हेज तर मी कोठ खातो. काय काय करत नसते काय वरच्यावर करतात का करायचं म्हणून करतात ते.
का ना.
किती जणांचं शंभर दोनशे माणसं पोरांचं खा जेवण करून ठेवलंत. आणि इथली सगळी ती यू पी बिहारची पोर आहे ब बुका वाढतात जेवणाला.
हम्म ते येउद्या. तुला डायरेक्टच आता दाखवत नसत नाही काय म्हणजे आलात पुढचं त्याना अस म्हणजे नो टास्क वगैरे दाखवतय म्हणून त्यावेळेस क नयी रिफ्रेश करत जा.
त्यानंतर मग दाखवतय.
काल मी काय बघितलं
मी तुला आता हम्म, बघ की नंतर कळतय, एवढं काय हे नाहीये. कळतय लगेच. हम्म
आता चाललोय रूमवर जाऊन गाडी काडाय पाहिजे बनवून. हा इतन अ पाच किलोमीटर आहे.
हा
खर आता चालू असतय का नाय, किती वाजलेत बघ? साडेचार पाच वाजतील न जेवायला, कितीला असतय माहितीये काय? सात, साडेसात ला काय तर असतय बघ आरती, नाही इथलं टायमिंग बघाय पाहिजे किती? कुठल्या इस्कॉन ला जाणार आहे त्याच्यावर हाय. इथं इस्कॉन हाईत. कात्रजच इस्कॉन लय मोठा हाय, गेलो तर तुला व्हिडिओ कॉल करतो मी.
इथल्या इथ हे आहेत का नयी, घर आहेत का नाही एकदम म्हणजे गोसावी गल्लीसारखी गल्ली असती न तीथ सगळी छोटी छोटी झोपडपट्टी आहेत. डांबावरची वायर तोडून लाईट बिल घेत्यात. डांबावरचे वायर असत्यात की नाय ते त्याला कनेक्शन मारलय डायरेक्ट. इथ हाय सोड सगळं नीट खरं, जेवणाच तेवढे वांद आहेत. आजुन इथ लाइट, जनरेटर चालू केलं नाहीत अजून
हम्म हं ते येईल ना मंग?
नाही नाही झालं वाटत थांब, मी खाली पहिला हे करतो खाली येतो मग फोन करतो. पाच मिनिटात फोन करतोय
चालतय, चालतय कर